हां बोला,, झालं का काम?
हा काम तर चालूच असतं, दिवसभर. घरातले काम असतेत, चालू लागते आपली. तुमचं झालं का,,, अ आत्ता. हा अ अजून मुलगा नाही आला शाळातून? मुलगी आली आहे शाळातून.
लवकर जाते का?
अ लवकर जाते, साडेसात वाजता.
हा हा,, माझा मुलगा पण साडेसात लाच जातो.
आज लवकर सुट्टी होणार होती तर मग ते लवकर आली.
असं, झाला का ना नासता.?
अ आम्ही नाश्ता नाहीत करीत,, आम्ही डायरेक्ट जेवण करतो. आता जेवणाचाच टाईम झालेला आहे.
हं, काय च्या सोबत नाही खात का तुम्ही काय?
चहा सोबत मतलब, अ टोस्ट वगैरा खातो.
बस चहा सोबतच असं, हा. आणि नाश्ता वगैरा,, अ संडे दिवशी करतो.
हम्मम.
रविवारी जसं सुट्टी असती, मुलांना तर अ संडे दिवशी बनवतो काय पण,, नाश्ता.
आमच्यात पण, आमच्यात पण रविवारचा नाश्ता बनतो, आणि असं रोज म्हणलं तर आम्ही चहा सोबत काय तर चहा टोस्ट असे चहा खारी काय खातो.
हा
नाहीतर आम्ही जेवायला मग आम्हाला तरी पण दुपारी दोन अडीच वाजतात.
हा मग खूप तुम्हांला उशीर होतो जेवायला.
हो मुलं ते काम मग आवरता आवरता
हा हा
मुलं पण शाळेत जातात, आणि म कसं मोठं कुटुंब असल्यामुळं उशीर लागतो हां सकाळचा मुलांचा टाईम नंतर घरातल्या माणसांचा टाईम कामाला जाणाऱ्यांचा
हा
आणि मग नंतर राहिलेले घरातले कामं
हा चालूच असते ते कामं एक केलं की दुसरं चालूच असतं
त्यांच्यामुळे दिवस कसा निघून जातो ते मग कळतंच नाही.
हा कळतंच नाही. मग ज्वेलरी बनवता का तुम्ही
हो बनवते त्यातून जे टाईम आपला उरतो, त्यांच्यात ते काम करायचं आपलं
आ कोणत्या प्रकारची ज्वेलरी बनवता तुम्ही
महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन मोत्यांच्या अ गळ्यातले नंतर अ आजकाल नवीन खूप, खूप डिझाईन आलेत त्यांच्यामध्ये मोत्यांमध्ये
हा
नथ
हा
ब अ बांगड्या
अच्छा तर ऑर्डर घेता, का तुम्ही ऑर्डर घेता
जशा ऑर्डर येतील तशा घेते मेहंदी काढते मी परत नंतर ब्लाऊज हो ब्लाउजला तसलं मोत्यांच वर्क करते.
आरीवर्क
हो
हा त्याचा कोर्स केला होता का तुम्ही
हो म्हणजे एक पुण्याला नणंदच आहे माझी तिच्याकडनं ऑनलाईन शिकले होते.
ऑनलाईन
हो
हा तरी ऑनलाईन मतलब किती तुम्हांला लागलं होतं त्याचा रेट
मी तीन साडेतीन हजार लागले होते, पण आपल्या इकडं नाही चालत इंदोरला जस ते ना जास्ती नाही, चालत त्याचं तसं तिकड महाराष्ट्रातच जास्ती चालतय ते.
अच्छा आणि ज्वेलरी कुठे शिकला होता तुम्ही
ज्वेलरी पण त्याच नंदेणी शिकवल होत त्याचे घेतले होते तिनं पाचशे रुपये घेतले होते शिकवायला का तर ती घरात असल्यामुळे नाही तर तिची फी दोन हजार ये.
अच्छा
हम
अच्छा ठीक आहे. अजून काय म्हणता
आणि मेहंदीच तर तसं म्हणायला गेलं तर मेहंदीची तर पहिल्यापासून सुरूपासून आवड होती त्याच्यामुळे त्याचे नाही कुठं क्लासेस लावले.
हा मेहंदीचा मतलब सोप ये एकदम एकदम मतलब हात बसला ना आपला
हात बसणे आणि ते अ म्हणजे कशी सवय पाहिजे रोज म्हणजे आप आपल्याला ते निदान एक तास तरी एक हा प्रॅ हा प्रॅक्टिस पाहिजे त्याची
हा तो एकदम फास्टच होतो. ती एकटी ना ती रोज काम करतो एकटी होत
एक तास तरी घ्यायला पाहिजे म्हणजे कोणची पण वस्तू शिकायची म्हणली ना तर त्याला अ वेळ दिला तरच ती आपल्याला नीट जमते.
हा
तसं मला कसं मेहंदीला जास्त वेळ देता येत नाही ना त्याच्यामुळं म्हणजे अशी जास्ती प्रोफेशनल मेहंदी नाही येत काढता. पण मी अशी रोज आपली साधी काढून घेते. म्हणजे एवढी वाईट पण नाही काढत म्हणजे जशी पाहिजे लोकांना पाहिजे ना जशी बघून बघून मोबाईल मध्ये तस मी बघून काढू शकते म्हणजे एखादी मी डिझाईन सिलेक्ट केली ना
हां
तर मग तशी बघून बघून काढू शकते मनानी पण काढू शकते साधी
हो मनाने आता नवीन नवीन डिझाईन अजून खूप निघाल्यात त्यात पण युनिक डिझाईन हम्म
म्हणजे खूप काही गोष्टी आहेत अशा आपल्याला शिकण्यासारख्या ते आपण घरी बसून करू शकतो. असे छोटे हा छोटे मोट ते काम का आता राख्याचा सीजन ये तर राखयाचे घरी बसल्या बसल्या आपण बॉक्स बनवायला आणायचे बॉक्स बनवायचे ती पण करते मी आता सध्याला राखीचा हा राखीचा टाइम आहे तर मी खोके बनवाय आणते घरी आणि मग आम्ही तिघी सासू सुना बसून खोके बनवतो.
अच्छा आणि मग ते विकतात का तुम्ही
विकत नाही, ते ज्या लोकां कडनं म्हणजे मान ते काम आणतो आम्ही तिथून. म्हणजे कच्चामाल आणतो आणि अशे बॉक्स आख्खे बनवून त्याच्यामध्ये ते राख्या पॅक करायच्या, त्या असल्या बारीक बारीक डब्या नसतात का? त्या भरून हा, तो पूर्ण एक बॉक्स बनवून असा त्यांना द्याय सर ते नुसते पुष्ट देतात ना.
हा, हा.
ते त्यांचे पुष्टे देतात आणि मग आपण त्याचा माल बनवून द्यायचा असं. फूलणं डबडे गोल.
हा, छान आहे काम ते पण.
हो, पण दिवसभर टाइमपास हं, घरी बसून.
हा, मंग काय तर काय, काय ना काय काम पाहिजी.
दिवसभर काय ना काय, काय ना काय काम पाहिजे, रिकामं नाही बस रिकाम बसलं की खूप विचार येताय डोकात.
हा, ते पण खरंय. मग अजून काय? रेसिपी बद्दल एखार्धि माहिती.
रेसिपी काय आहे आता? काल केलत्या आम्ही, पुरण पोळ्या केलत्या. काल गुरुपौर्णिमा होती आणि बैल पोळ्याच्या पुरणपोळ्या आम्हाला करायच्याच होत्या. बैल पोळ्याला आम्ही पुरण बैल पोळा साजरा केला नव्हता, तर मग
हा.
आम्ही काल केला गुरुपौर्णिमेचा.
अच्छा.
देवाला निवद ते दाखवून, मंग काय?
हम्म. एखार्धि नवीन रेसिपी सांगा.
नवीन मजे अशे तुम्ही काय? नवीन अशे काही म्हणजे की तुम्हाला येत नाहीत. अशी कोणचीच तुम्ही सांगा, म्हणजे मी सांगते.
अ... जसं आ मला एखार्दी ना शंकरपाळ्याची रेसिपी सांगा. तुम्ही कसं बनवतात?
आम्ही अ... एक वाटी मैदा आणि एक वाटी रवा घेतो. आणि अ... त्याच्यामध्ये अ थोडसं दूध पण टाकतो, त्याच्यामध्ये थोडसं म्हणजे असं
हां.
ते फांडऱ्या होण्यासाठी असं थोडसं दूध टाकतो, म्हणजे अर्धा कप. आणि त्याच्यामध्ये साखराचं पाणी करून गरम पाणी करायचं, त्याच्यामध्ये साखर टाकून ते विरगळून ते ओततो त्याच्यात आणि थोडुसा खायचा सोडा अन नमक. टाकतो त्याच्यात.
अ... तूप वगैरा नाहीत टाकत का तुम्ही?
तूप हा तूप पण टाकतो, गरम करून त्याच्यामध्ये.
तूप किती टाकतात तुम्ही?
जसं एक वाटी रवा, एक वाटी मैदा असला ना, मग अर्धी वाटी तुप टाक कु शकतो आपण त्याच्यामध्ये.
हा. ठीके.
अंदाजे. मग कशा खुसखुशीत होत्यात ना. हां, मस्त आणि खुसखुशीत होतात. आणि मटरी पण मी ना फक्त रव्याची मटरी करते. रव्याची मटरी केल्याने एवढी मस्त होते आणि अ त्याच्यामध्ये मुलांनापण खूप आधी काई करायचं? अ रवा सोना अर्धा किलो रवा घ्यायचा, बरोबर अर्धा किलो. आणि त्याच्यामध्ये एकच वाटी मैदा टाकायचा. म्हजे लई मोठी पण नाई आणि लई छोटी पण नाई.
हा.
आणि मंग त्याच्यामध्ये कसं? तेल गरम कराय चं आणि त्याच्यामध्येच अ म्हजे असं एक चमचाभर असं जिरं टाकायचं. थोडसं तेल गरम करून, त्याच्यामध्ये हलकस थोडसं जिरं गरम हे करायचं तेलामध्ये. आणि त्याच्यात थोडसा अ त्या रव्यामध्ये थोडसा ओवा आणि आपला अ नमक मीठ टाकायचं. आणि ते त्या गरम तेल ते टाकून अं मळून घ्यायचं. म्हजे लय असं
कठ्ठ पण नाई म्हळायचं आणि लई पातळ पण नाई मळायचं, मिडियम साईज च मळून घ्यायचं. हो, आणि त्याला दोन दीड तासात जरी केलं तरी होतं ते. एक दीड दोन तास भिजत ठेवायचं त्याला मस्त चांगलं असं. आणि आपण असे लांब लांब लांब लांब कापतो ना असे ते. तसे त्याचे काप करून घ्यायचे.
शंकरपाळ्या सारखे
शंकरळ्यासारखे नाही. आपण त्याचा गोल पण करू शकतो आणि त्याच्यात ना पण असे पट्टीचा साईज कसा असतो आपला, हा तसा. हा. तशा लांब लांब लांब लांब अशा आणि एक बोटाच्या इं च एवढं आपल्याला ते असे लांब लांब कापून घ्यायचे.
हा हा.
आणि थोड्याशा जाडसर लाटायच्या. बारीक आचेवर आश्या मस्त मस्त खर खमंग अशा तळायच्या. एवढ्या छान लागतात मुलांना त. त एका तासात संपून जातात. म्हजे एवढं मुलांना आवडतात. म्हजे लगेचच असं संपून जातात.
हा मुलांना तसल्या वस्तू खूप आवडतात.
हो.
हं.
म्हजे त्यांना आमच्यात आवडतात त्यांन् त ते खाऊन घेत त्यात मं फटकन आणि करायला म्हजे खूप वे पन नाय लागत. फक्त मळून ठेवायचं, दीड तास ठेवायच. नाहीतर तळायला पण ते क पटकन तळल्या पण जातात आणि खुसखुशीत अस तोंडात टाकताच विरगळल्या जातात.
हा, छान लागली तुमची रेसिपी.
हो.
हो. आणखीन काय? टाइम आहे ना अजून?
आं?
टायमिंग बघा ना टाइम त आहे ना? झाले दहा मिन्टं.
चला ठेवु मंग नंतर
बरं बर नंतर करा ठीक ए, चला बाय.
बाय.